हल.
नमस्कार.
नमस्कार कशे अहात.
मजेत आहात तुम्ही कसे आहात.
मी पण मजेत आहे.
हो आज आपण अ व्यसनमुक्ती हा समाज म्हणजे हा व्यसनमुक्ती म्हणजे हा रोग खूप पसरला आहे म्हणजे व्यसनमुक्ती हा समाजासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे कारण आज अनेक लोकं तंबाखू गुठ का दारू सिगारेट आणि इतर व्यवसायानाचा आह जे आहदी जात आहे. तर व्यसनामुळे व्यक्तीच्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो बरोबर.
हो बरोबर आहे.
त्याचप्रमाणे कुटुंबातील शांतता आणि आर्थिक परिस्थिती परिणाम होतो म्हणून व्यसन करणाऱ्या व्यक्तीला अनेक गंभीर आजार पण होऊ शकतात. कारण तंबाखू आणि गुटक्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका पण वाढतो. तर दारू दारूमुळे पण वाटो बरोबर.
हो बरोबर आणि याच्यामध्ये कसं आहे तरुण पिढी पूर्ण बिघडलेली आहे. कारण आपण बघ की सुरुवातीला मित्रांच्या आग्रहामुळे सुरुवात होत असते. आणि नंतर ती एवढी सुरुवात बेकार असते की ती पूर्ण सवयी ही व्यसनामध्ये बदलून जाते. पहिल्यांदा मजा वाटते ताण कमी होतो असं वाटायचं पण नंतर लक्षात आलं की शरीर आणि मन दोन्ही कमकुवत होऊन जातं कारण व्यसन हे खूप प बेकार आहे ते काही चांगलं नाही आहे शरीरासाठी आपल्या.
हो ना करत कारण तंबाकू आणि गुटक्यामुळे करत तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तो आणि तर दाळूमुळे तर यंकृत आणि म्हणजे इतर अवयावर परिणाम होऊ शकतो आणि व्यसनामुळे व्यक्तीचा काम करण्यासाठी क्षमता कमी होते. अनेक वेळा व्यवसानासाठी पैसे पण खर्च केल्यामुळे घरातील गरजा पूर्ण होत नाही आणि कुटुंबात व आर्थिक संकट पण येते.
आणि व्यसनामुळे कसं असतं तब्येत पण बिघडते परत पैसा वाया जातो घर्षांशी भांडणं वाढतात. कामात पण लक्ष लागत नाही. त्यामुळे माणसान ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर व्यसनाच्या आहार जाऊच नाही व्यसन हे करूच नये माणसाने त्या व्यसनावितिरिक्त मी घरच्यांशी व्यवस्थित राहावा घरच्यांना मदत करा आर्थिक तुमचं जे काय आहे ते बचत करा. त्यामुळे पण सगळ्या गोष्टी सुरळीत होतील.
हो कारण व्यसनमुळे. अ आपण वेसनाच्या नादी लागलो ना तर आपले म्हणजे पैसे बर्बाद होतात. परिवारही बर्बाद होतो. म आणि मुलं बाळ ही बर्बाद म्हणजे आपण सर्वांशी म्हणजे ह होऊन जातो तर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे नवनवीन काही आनंदी असतात काही अस तात तर पण हे खराब आपण वेसनामधे जायला नाही पाहिजे तर म्हणजे आपलं त्याच्यामुळे खरंच खूप नुकसान आहे.
हो त्यास पण
आणि आपण अनेक व व्यवसायानासाठी पैसे. खर्च केल्यामुळे घरातील गरज आपण खच पूर्ण करू शकत नाही म्हणून प्रत्येका व्यस्थापन. पासून दूर दूर राहिलेच पाहिजे कारण. तरुणानी मित्राच्या दबावामुळे किंवा फॅशन म्हणून कोणते वेसन करू सुरू करू नये. आता कोणी कोणी. म्हणजे मित्रांच्या सोबत जातात तो तसा करत असेल तर आपण ही. दुसऱ्यांनाही तसं वेसन लागतं बरोबर.
हो बरोबर आहे ना.
हो आणि जर एखाद्या व्यक्तीला जर वेसन लाग लागले असेल ना तर त्याच्याचेष्टा न करता. आ त्याला प्रेमाने आणि समजूतदारपणे पण कळायला पण पाहिजे. मदत पण केली पाहिजे कारण कुटुंबियांनी. त्याला मानसिक आधार पण दिला पाहिजे म्हणजे गरज असल्यास डॉक्टर समुदेशक. किंवा वेसन म्हणजे व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेणे हे फार महत्त्वाचे आहे.
आता आपण असं बघतो खूप ठिकाणी की डॉक्टरांनी पण सल्ला दिलेला आहे. त्यांना ते जे डॉक्टर आहेत त्यांनी पण सल्ला दिलेले आहेत की बाबा व्यसन. करू नये व्यसन केलं तरी गंभीर आजार होऊ शकतात. पण तरीही काही लोक असे आहात. की मित्रांच्या संगतीचा परिणाम जे म्हणतो. ते एवढं त्याच्या आहारी गेलेले आहेत. की आईच ऐकत नाहीत. वडिलांच ऐकत नाहीत. किंवा मोठ्या लोकांच कुणाच ऐकत नाही ते. एवढं तरुण पिढी पूर्ण व्यसनामध्ये बे बीघडलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद म्हणा खूप गोष्टीचे प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. आई वडिलांना त्यांच्या फॅमिली ला त्यांच्या बायकांना त्यांच्या मुलांना.
ह आपण आनंदी कुटुंब आणि चांगले भविष्यासाठी म्हणजे व्यसनमुक्त जीवन आवश्यक. हो करायलाच पाहिजे आणि म्हणजे त्यांना योग्य उपचार आणि. इच्छाशक्तीची मदत व्यसन. पण सोडणे पण शक्य आहे. कारण शाळा आणि माध्यमी म्हणजे. महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली पाहिजे व्यसनामध्ये म्हणजे व्यसनाचे दुष्ट परिणाम काय आहे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसन मुक्तीचा संदेशीत इतरांपर्यंत पोहोचवला पण पाहिजे कारण निरोगी शरीर आणि आनंदी कुटुंब आणि चांगले म्हणजे भविष्या यासाठी व्यसनमुक्त जीवन हे फार म्हणजे आवश्यक आहे.
आता आपण बघतो की सुरुवातीला व्यसन सोडवायचं म्हटलं तरी थोडंसं मग चिडचिड पणा होतो. तो बेचानी होते आणि पुन्हा व्यसन करण्याची इच्छा पण होते. पण त्या ठिकाणी माणसानी स्वतःच्या मनावर एवढं कंट्रोल केलं पाहिजे आणि कुटुंबाांनी पण त्या ठिकाणी. खूप साथ दिली पाहिजे आणि कुटुंबाची फॅमिलीची म्हणा किंवा मित्रांची साथ असेल तर ए एखाद्या व्यसनात अडकलेला माणूस त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकतो.
बरोबर कारण खूप ठिकाणी असं झालं पण आहे म्हणजे लोक जातात. अ अ त्याच्यामध्ये व्यसनमुक्त करण्यासाठी पण व्यसनमुक्त करत. केलं पण लगेच परत त्यांना अजून सवय लागते. आणि त्या त्या फिल्ड मध्ये त्याच्यामध्ये जायचे पण हे खरंच फार चुकीचं आहे कारण व्यसनापासून दूर राहू आणि म्हणजे. इतरांना पण व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन पण दिलं पाहिजे कारण. व्यसनमुक्त म्हणजे समाज म्हणजे निरोगी आणि सुखी पण समाज होऊ शकतो. बरोबर
आता आपण खूप ठिकाणी असं बघतो की घरच्यांनी रागवलं घरच्यांनी समजून नाही घेत. म्हणून असे काही मुलं असतात जे की अकरावी बारावी म्हणा कॉलेज लाईफमधले. जे की लगेच मित्रांच्या सहाऱ्याने ड्रिंक म्हणा सुपारी खाणं हे काही व्यसनाच्या. असे आहारी जातात त्यामुळे पालकांनी पण असं म्हणजे त्यांना रागवण्याऐवजी एक. प्रोत्साहन दिलं पाहिजे की बाबा तू असं नको करू तू बेसं करू नको त्याच्या आहारी जाऊ नको. तू कॉलेज कर मन लावून अभ्यास कर हे असं प्रोत्साहन केलं पाहिजे.
हो कारण नशामुक्त भारत हे केवळ एक स्वप्न नसून देशाच्या उज्जवल भविष्यासाठी. काळाची गरज आहे कारण अमली पदार्थाच्या वाढता. त्या म्हणजे विखळ्यातून देशाला वाचवण्यासाठी भारत सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी नशामुक्त. भारत अभियान पण सुरू केले आहे. पण या समस्याचे म्हणजे या समस्याचे ना निर्मूलन करण्यासाठी नागरिकांची जनजागृती. आणि सहभाग अत्यंत फार महत्त्वाचा आहे.
हो आता व्यसनमुक्ती होण्यासाठी पण माणूस कसा आहे. की म्हणजे नियमित व्यायाम करू शकतो म्हणा योग केला तर चालतो चांगली पुस्तक - - पुस्तक वाचायला पाहिजे आणि सकारात्मक मित्रांची साथ त्यांनी घेतली. ली पाहिजे, जेणेकरून त्यांना व्यसनाच्या आहारी, जाण्याची किंवा व्यसन करावं हे, माणसाच्या डोक्यामध्ये येत नाही. कारण संगत, चांगली असेल तर त्याचा परिणाम पण चांगला होतो. संगत वाईट असेल, तर परिणाम वाईट
ह आणि भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे म्हणजे देश मानला जातो कारण देशाच्या प्रगतीत. आणि विकासाची धुरा या तरुणच्या खांद्यावर आहे. परंतु आजच्या गतिमान युगात तरुण पिढी, म्हणजे, व्यसना म्हणजे, व्यसनामध्ये आहारी जात, आहे. पण जे अत्यंत चिंता जक बाबा आहे. कारण व्यनामुळे के व्यक् म्हणजे, व्यक्तीसा नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा, आणि समाजाचा नाश होतो. म्हण नशामुक्त भारत इ केवळ एक घोषणा न राहता. देशाच्या प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी बनली, पाहिजे.
आता आपण अशे भरपूर गोष्टी बघतो, की जे व्यसनाच्या आहारामुळं. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. अपघात वाढले आहेत. असे लोक आहेत. जे की अपघात हातामध्ये दगावले सुद्धा आहेत. आणि यामुळे गुन्हे पण खूप वाढलेले आहेत. हो, आर्थिक नुकसान पण एवढं होत, तरी पण लोकांना म्हणजे, असं समजत, नाही की बाबा व्यसन करून आपला जीव गमावतो. आपण व्यसनामुळे आपल्या हातून मोठमठे गुन्हे होतात. आपली - - कुटुंब उद्ध्वस्त होत चालली. माणूस या गोष्टीचा विचारच करत नाही.
नशेमुळे खरंच, नशेमुळे मानवी शरीरावर आणि मनावर अत्यंत, घातक परिणाम होतात म्हणजे आता आपण मद्यपान, आणि तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग, आता ये करुताचे
हो.
वृत्ताचे आता आजार म्हणजे खूप सारे आपल्या ना तोटे आहेत. त्याच्यामध्ये तर खरंच आपण याचा मागे नाही, धावलं पाहिजे. आपल्याना जर ही सवय पण असली ना आता म्हणजे. जे छोटे, छोटे, तरुण तर जाऊ द पण आताचे लोक जे, छटे, छोटे, मूल ते पण आता सिगारेट पितात. तंबाखू खातात, म्हणजे ते नशा करतात. आता नशामुळे काय काय म्हणजे किती ऍक्सिडेंट होत आहेत. म्हणजे किती पण तरी त्यांना कळत नाही, की आपल्यासाठी हे किती हानिकारक आहे, तर खरंच आणि, खप म्हणजे, आजार पण आजार यासारखे गंभीर आजार जडतातच पण नशेत असल्यामुळे अनेक गुन्हेगारी कृत्यूत पण घडतात. म्हणजे ज्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येते. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होतो.
मग त्यामुळेच विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहायचं, अस तर चांगली संगत केली पाहिजे, खेळ म्हणा अभ्यास चांगला छंद जोपासला पाहिजे, त्याने
बरोबर.
त्या जच्यामुळं कसं असते, की थोडं व्यसनापासन माणसाचं मन जात नाही, किंवा
कारण हो. आप आपण करत, असतो, ना तर ज्यामुळे सामाजिक शांतता, धोक्यात येते, आणि व्यसनामुळे आर्थिक नुकसा नुकसान पण होते, आणि अनेक सुखी कुटुंबीय उद्धवस्त होतात, म्हणून, व्यसनाची ह गंभीर समस्या लक्षात घेऊन आपण भा भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मुळे, पण आपण म्हणजे, अंतर्गातमध्ये आपण घोषणा दिल्या पाहिजेत, सर्वांना के म्हणजे कळलं पाहिजे. सर्व मिळून हे हे व्यसनमुक्त बंध पण कळायला पाहिजे.
आताआपण व्यसनमुक्ती केंद्राचीपण भूमिका बघतो की जिथे समुपदेशन करतात. उपचारदेतात. मानसिकआधार मिळतो. अनेक लोकांचा आयुष्य तिथून बदलूनपण गेलेलं आहे पणकाही लोक अशे आहेत की तिथ केंद्रात जरी गेलं त त्यांचआयुष्य काही बदललेलं नाही आणि असत काहीमिळत नाही माणसाला ना आरोग्य व्यवस्थित मिळतं पैसा मिळत नाही ना आनंद सगळं माणसाला गमाववावं लागतं व्यसनाच्या आजा आहारामुळ.
आपलं जीवन गमू आपण जीवनही गमवून देतो त्याचा त्या नशामध्ये गेलो तर. आणि शाळा, कॉलेज आणि गावामध्ये व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारी शिबिरे पण आहेत. करण्या म्हणजे आयोजित करावीत, आता पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांच्या ज म्हणजे ल त्यांच्या लक्ष पण ठेवावे, नशामुक्ती केंद्रा दाखल करून, त्यांचे पुर्वसन करणे फार आवश्यक आहे आणि प्रत्येक नागरिकांनी व्यसानापासून दूर राहण्याचा आणि इतरांशी प्रवृत्त करण्याचा संकल्पन करायला पाहिजे. कारण
स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी व्यसनमुक्त जीवन स्वीकारावं हेच म्हणजे भारताला किंवा भारताच्या लोकांना संदेश चांगला आहे हा.
हो आपल्यांना कळायला पाहिजे स्वतः म्हणजे व्यक्त व्यसनमुक्त राहू आणि देशालाही नशा अ मुक्त करू. याबद्दल तुम्ही छानचर्चा माहिती दिली. परत भेटूया. धन्यवाद.